हॅलो. हां ताई बोला.
हा येतोय की, काय नाही आत्ता जेवण झालं तुमचं
हो माझं पण, आताच जेवण झालं रडत होता, ना ओ
अच्छा बाळ लहान आहे का?
हो साडेतीन महिन्याचच हाये ते.
अरे बापरे!
हम
बर नाही नाही मी लहान आहे. मी आता एम ए शिकती ये.
अच्छा ओके. हा हां म्हणजे मॅरिड नाही आहे तुम्ही अजून. हम्म. काय जेवलंय?
काय कारल्याची भाजी, भेंडीची भाजी, चपाती हॅलो.
अत
ह रेंज रेंज. हो त इ कटकट होतोय आवाज.
आता पण कट होतोय.
नाही आता येतोय.
हम्म हम् जेवण काय केलं असं विचारत.
तेच ना भेंडीची भाजी चपाती कारलं.
हा हा कारला आवडत तुम्हाला?
गोड असत ना इकडं त्यामुळं
अच्छा नाही मला कारले नाही आवडत मी शेवभाजी केली होती.
अच्छा.
हम्म. बाकी तब्येत ठीक आहे मी महाराष्ट्र मधून
अच्छा.
हो तुम्ही?
सेम सेम
अच्छा.
म आता तुम्ही हाऊसवाईफ हो पाऊस आता सध्याला बंद आहे.
ह ह हो मी घरीच वर्क करते म्हणजे बाळासाठी मी सोडलं नाही तर आधी करायची. जी मेन जॉब वगैरे
अच्छा अच्छा.
हम्म आमच्याकडे पाऊस रिमझिम चाललाय.
हो इकडं पण तसच आहे.
हा बाकी काय म्हणता?
बाकी काय नाही निवांत.
हम् एम ए म्हणजे फर्स्ट इयर असेल तुमचं?
हो माझं पहिलं यम ए सिंगिंग झालं म्युझिकमधून
हा हा.
आणि आता ड्रॅमॅटिक्स करते ॲक्टिंग
अच्छा छान मला पण खूप आवड आहे त्या क्षेत्रामध्ये
हो मग तुमचं काय झालंय म्हणजे या क्षेत्रातून
माझं नाही त्या क्षेत्रातून नाही झालंय माझं. अ बायोकमिस्ट्री झालाय ब बायोकमिस्ट्री हो. मला पण आवड होती म्युझिक या क्षेत्रामध्ये पण फॅमिली प्रॉब्लेममुळे नाही केलं मी
अच्छा मग क्लास लावायचा ना म्हणजे छोटे मोठे असतात.
घरच्यांना आवड नत ना म्हणून त्यांनी करू दिलं नाही असं. पणज बेसिक गोष्टी केलेल्या आहेत कॉलेजला असताना
हो म्हणजे काय युवा महोत्सव वगैरे हम्म.
अ कॉलेज ला कॅम्प्स मध्ये वगैरे
अच्छा.
हो. मग आता बाळ झाल्यामुळे तर बाहेर पण नाही पडतात आणि काही करता पण येत नाही.
हो क हो ते आहे.
बाकी काय म्हणता तुम्ही तुमचं काय प्लॅनिंग काय पुढचं
आता बघायचंता हे डॅमॅटिक्स झालं की एक वर्ष राहिलंय.
हा हा अच्छा.
ते झालं की मग ऑडिशन्स वगैरे द्यायचे हम्म ते्हा जॉब सा वगैरे अप्लाय हा
अच्छा म्हणे ताई दादा वगैरे कोणी नाही तुम्ही ऐकता हा हा आणि आई पण घरीच काम करत असेल हाऊस वाईफ
हो हो
हम्म
असले
मी केवांजी करणार होती कॉल पण हा खूप रडत होता ना उठला स्वयंपाक व म्हणजे तेव्हा त्याला झोप पूलं मगं त्यांच्यानंतर स्वयंपाक वगैरें केलां मगं जेवण्याच्या वेळेस थोडं जेवणं केलं परत उठला तो मग परत त्याला थोडं झोपवलं परत जेवले मग आता झोपला तो.
हो साडेतीन महिने म्हणजे खूपचं लहान आहे कां नी
खूपच छान आहे तो.
हां.
आणि मी एकटे येते ना कोणी सांभाळणार दुसरं नाही मग काम पण आणि त्यांला पणं सांभाळणं म्हणजे खूंप दगदग होते माझी
हम्मं हम्मं बरोबर
हम्मं सकाळी उशीर होऊन जातो रात्री पण तीन चार वेळा उठतो तो.
हो आता लहान आहे म्हणताना त्यांची झोप कमीच की.
नॉर्मली म्हणजे सुू सुू झाली शी झाली वगैरें तरं लगे जागं येऊन जाते बाळंना ओल सहण होतं नाहीं नाही.
हम्मं बरोबर आहे
बाकी कायं म्हणतां तुम्हीं
बाकी काय नाइ. चाललं इकडं पणं रेनचा थोडा प्रॉब्लेम आहे त्यामुळं म्हटलं मला पण आजच मिळाला टास्क अ मगाशी.
हॅलो
हा येतोय आवाज.
हो हो.
हा मग काहीतरी ग्रुप वरती एक नंबर आहे तो काहीतरी जेट्सचा आहे वाटतं.
ह
मी केला होता मगाशी पण नंतर कटच केला मी जेट्सचा आवाज आहे म्हणताना.
हा हा नाही ते.. मुलं बसांण रिकामं कांहीं कांहीतरी वेगळेच कामं करतात त्यां पेक्षा हम्मं
तुमच्या इकडे सुरु झाला वाटतं पाऊस आता.
नाहीं बारीकचं येतोय गरम पणं खूप होतो पणं आज थोडं गार वाटतंय
अच्छा म नाही म्हणजे आवाज येतोय पंखा वारा काहीतरी अस. आवाज यायलाग.
हा हा नाही नाही फॅनचा आवाजय तो.
हां
हम्मं आणि मगं अशी नां तुमचां आवाज खूपचं बारीक येतं होता तो एकदंम अचानक मध्येचं अ क्लिअर यायला लागला त्याच्यामुळे पण असेल काहीतरी, ह. हम हम हा मग रेंज प्रॉब्लेम आहे नां तुमच्यां इथे म्हणून मगं माझा आवाज क्लिअर नसेल मगं आता क्लिअर झाला असेल म्हणून
हो हो.
हम्मं अ बाकी अजून. बाकी कांहीं नाहीं सगळां पूर्ण दिवस बाळामंध्ये जातो
ते तर आहेच.
हां हो पहिलंच आहे बाळ म्हणजे तीनच वर्ष झालेत लग्नाला आता चौथं चालू आहे मग आता बाळाची प्लॅनिंग केलीस, हम. कसं म्हणजे लवकर राहिलं तर बरं असत नाही तर उघाच पुढे प्रॉब्लेम येत आणि डॉक्टर पण तेच सांगतो की तुम्ही लवकर करा असं.
हो ना ते आहे.
हम्मं.
आता तरं खूप प्रॉब्लेम्स आहेंत.
हो. ते कसं आहे ना आपण जे जेवतो ते आधी सारखं राहिलेलं नाहीय सगळं ते हायब्रीड. वगैरे येत.
हो हो.
हम हा ना मग मुलींमध्ये काही ना काही प्रॉब्लेम होतात.
तुमला जास्त करून असं बाहेरचच का जंक फूड वगैरे
अ नाही मी सहसा बाहेरचं नाही खात. घरातलंच खाते कारण माझ्या नवऱ्याला पण बाहेरच आवडत नाही माझ्या घरात तुच डॉक्टर आहे. हं म्हणजे डॉक्टर म्हणजे ते डॉक्टर नाहीये माझ्यांसांठी डॉक्टर आहेत नमक साखर सगळचं कमी आमचं हम्मं. हम्म आणि आमची फील्ड म्हटली तर तीच येते मेडिकल.
म्हणजे आधीपासूनचं आवडतं नाहीं कां लग्नं झाल्यानंतरच सोडलांत?
नाहीं आवडायची गोष्ट नाहीं बाहेरचं कोणाला आवडतं नाहीं ते प्रत्येकाला आवडतं. पण असं तब्येतीसाठी वगैरे हा पित्त वगैरे वाढतो अंगावरची चरबी वगैरे वाढते त्यापेक्षा लढाईत आपनं
हो ह..
लग्नांच्या आधीही म्हणजे तरी एवढं फॉलो नाहीं करायची. पणं जसं झालं तसं मगं सगळं त्यांच्यावर खिचडी वगैरें जास्तं खाऊ देत नाहीं फक्तं भाजीपोळी खां म्हणतात. हम्मं नाहीं तरं लग्नांच्या आधी खिचडी खायची नां तरं वरून कच्च तेल खायाची मी म्हणजे खिचडी मध्ये तेला आ शिव्हाय व्हायचं नाहीं माझं लग्न झालं तसं मग ती गोष्ट पण गेली माझी. नाही तर मला तेल वगैरे जास्त नाही लागायचं फक्त खिचडीवर खायची मी.
अच्छा थां. मगं खिचडीवर असं तूप टाकतात नां की तेल वगैरें असं तिकडं आहे कां कायं पद्धत?
हा नाही ज्याच्या त्याची आवड असते तूप तेल. सहसा म्हणजे मला लग्नाच्या आधी खाण्याची खूप नाटक होते हा नाही लग्नाच्या आधी खाण्याचे खूप नाटकं होते तूप वगैरे ह्या गोष्टी पण नाही ऐकायचे. मगं सॉरी आवडायचं नाहीं मला हम्मं.
हो हो.
हां लग्नांच्या आधी डाळ पण नाही ओळखू यायची मला की कोणती दाळला काय म्हणतं असं.
हम्मं हम्मं.
हम्म आणि कधी जेवण पण न्हवत बनवलं मग आता सगळं येतं सगळं खाते पण स्वतःच्या हाताच आवडतं पणं आता कांहीं नाटकं चालतं नाहीं नाहीं. लग्नाच्या आधी आयत भेटायचं आईकडून
मग काय ते तर आहेच. माझ्या सध्यांला आता कुकिंगमंध्ये होय की आता मला सध्याला आता कुकिंगमध्ये इंटरेस्ट नाही पण आता करावं तर लागणार.
हा आई तेच म्हणते आता वय होत आलेलं आहे आता स्वयंपाक शिक अस. मला माझी आई तर तसंच बोलायची पणं मी काय शिंकली नव्हती. पणं ते आता कायं आता सगळ्यांना जमतं ते आपण डोळ्यांना बघतो त आपण करतो पण
होय की.
हम्मं आणि स्वयंपाक करणं काय एवढं उघडं नाहींये सोपं ये.
ते तर आहेच एकदा तिखट मीठ कळलं की झालं.
हो.
हं तुम्हाला येतो का सर्व स्वयंपाक बनवता येत सर्व जेवण
अ नाही नाही अजून तरी नाही पण शिकते हळूहळू
बरं आतापर्यंत काय शिकले म
आतापर्यंत भाज्याच आपल्या भेंडीची भाजी, कांदवणी
कांदवनी काय असतं.
एक मिनटं अ ताई आता एक पाच मिनिट म्हणजे पाच दहा सेकड बोलू लगे कट करते आणि परत कॉल करते. दहा मिनटं झाल्यात ना
झालेत का? नाही अजून नाईन फिफ्टी ह ह हो हो.
हो हो हो.